अगं काय करणतो कुठं
काय संणपात रे बाबा बोल ना काय बोल तुस
काय नाही असं तझ आठवून आली म्हटलं केला फोन
अरे बस काय आटोला तेवढंच बस आहे
हा आहेाय घरी आहे गावाला गेलो होत ना
हा हा
त्याचमधलं उद्या यायचंय म्हणून तुला तेच उद्या यायचंय म्हणून तुला फोन केला आहेयच ना इथं हॉस्टेलला
हो हय हय हय
हम् ते बाकीचे पोर गेले सगळी जिमून वगैरे काय आहेत की नाहीत काय माहित आता
आहेत असणार सगळी असणार अरे हॉस्टेल विषय झाला माहिती आहे
काय झालं
अ तुग पूर का आगल जरा
कोण
अ थर्ड इयर हजारे सिनियर आहे
ह
अ अग्रिलनस
काय झालं झाला
आणि तो अटॅक आला त लॉब झाला तो
कसं घाट
अरे काय माहिती आहे समजाता
काय समजलं नाही कशामुळे
नाही अरे खायला गेली होती
हां
तथून तच पुुडं कायतरी झालं काहीतरी
हांँगकाँग
हो
म्हटलं मला काही तलं काय माहतीच नाही
आमला माही नव्हती रे मझ काका बोलला होता
हा हा हा ह
झाला कोण न तरर बोला ना काय विषय कसा काय
हा स्टोऱ्या वगैरे पण नाहीत ना आणि बघित ना वाटत मी
हम्म भाऊची स्टोरी बघ असेल मग भाऊज याला
भाऊनी लागला ना बघू बघू
हम् हम हम
हम्म हम् बाकी तू काय म्हत जेऊल जेऊलू तू तुझा डबा पोचला कि नाही जेपर्यंत आज काय चिकन
चिकन चिकन चे एक फोड भेटले रे ती पण रुत्र्याने दिल्या म्हणून भेटली
चालतली होती आमटली होती का कळत नाही
त्या दिवशी सारखी आमटी नव्हती ना पुदीिना टाकून दिली
आह
त्या दिवशी सारखी आमटी चिकखनच्या रसाच्या जागी आमटी दिलेली आपल्याला तशी दिला न काय हा त्या दिवशी जो त्या दिवशी जोकच केला ना मॅनेजरने
हो
सुरुवातीची वाटी दिला ना रशाची आणि दुसरी वाटी दुसऱ्या वाटीत पाणी वतून दिला आणि मागचं
अरे स्टार्टिंग स्टार्टिंगला मस्त की रस्सा आला त्याच्यानंतर हे झालं.
मी. तु तुझ ऐकून मी घेतलं नाही पाहिजे तर मी चुकी केली. मिक्स करून टाकलं सगळं.
नंतर तर भेसळ झाली रे मागे स्टार्टिंगला रस्सा आला चांगला आणि त्यानंतर सााकाहारी आमटी आली.
लो बजेट लो बजेट.
मस्करी लावली काय कळत नाही.
काय ते समजत नाही.
ना ना.
आता काय दिवसेंदिवस आवाड चालय त्यांचचा
आा.
पोरं कमी होत चालत आणि भेसाळ जास्त होत चालत.
होई ना.
आता येर फस्ट हा येर फस्ट इयर
आता काय फर्स्ट एची वारी
हम्म पण ते काय त्यांचं बंद करतात ना मी
हो ते खालची मीस येणार आहे बे मिची मीस खाली येणार आहे.
ह त्याचा हा क्वालिटीचा विषय ह पण क्वांटिटीच.
आता क्वालिटी जेऊन पाहिजे तर पैसे मोजावे लागणार.
हम.
आता असं पण नाही तुला क्वालटी आणि क्वांटिटी एकाची दोन्ही एकसात मिळेल. ह जेवढे पैसे. देखील तेवढं चांगलं जेवण.
हा ते आहेा आहेच फर्स्ट इर कधी पण येईल मग.
फर्स्ट ए राहतो जेवणपरी नंतर.
गणपती लांबवणार मग आपलंसं झालं तसं. आपल्या तर आपण दिवाळी नंतर आलेलो. हम् माझ्या मते यांचं लवकरच लागलं.
होय काय माहिती किती कॅबच्या आता फर्स्ट कॅब तरी झाली की नाही पूर्ण काय माहिती अजून
हा ते पण आहे की अपरांड कधी स्टार्ट झालंय रजिस्ट्रेशन स्टार्ट झालंय का?
तेच म्हणे अरे दिसत पण आहेत पोरं पण दिसत नाहीत रे.
पोर मध्ये यायची ना.
ह.
मध्यंतरी तर फेऱय मारत ते डिप्लोमाच्याध्ये वाटतं की एस वाय डी एस वाय.
हा बोल ना.
त्या दिवशी श्रवणने मला फोन केला हॉस्टेलला असताना शग ना आपला हा डिप्लोमा अच् आता आपल्याकडे येणार आहे ना.
ेगुल काय बोलू होता.
होवानी गाण्या्या.
रेग्युल येणार आहेत.
हा रेग्युलर येणार आहेत.
खरोबरची काय?
हो अरे तू माझा एक ऋतूचा ऐकू नको.
तुझं तुझ सांगतोय.
हा अरे ते रे मला म्हणत रेग्युलरला आहे मग काय पोर वगैरे त्याला विचारलं म बाहेरनं कुठली पोर येणार आहेत का त हा हा बाहेरची पण ऍडमिशन असतात आता मी तिथे येईन मला बोलवतील ऍडमिशन साठी रजिस्ट्रेशन सा ते मला प समजेल बाहेरन कोण कोण आलेत ते पण त्यांच्या त्यांच्या क्लासमधून आहेत भरपूर जण तरी आहेत चार पाच जण ते आहेत हा
बोरी बी आहेत की नाही
ते पण आहेत म्हणतो बघू आता हा बघू आता कसे सगळे येतील तशा त्याच्यावर अरे हम्म हम्म तेच म्हटलं आयुष न काडू प्रदीप सानी तुझं गायला माहिती आहेय मला तेडा ला कुठले विषय काढायचे आणि कुठले विषय नाही
अरे बोलता होता आता नित्याविषयी काय करणार
त्या तीम तीम रिजेक्ट करून टाकलास ना
अरे पाच
पाच
म
कसे काय एवढे झाले
त्यान सगळे तेच तेवशी काढल्या त्यानं स्टार्टिंग पासून एंड पर्यंत
सुरुवात तेनच केला ना काा म्हणात हो त्याला मग आता
काय बोलतू त्याला
सुरुवात करून दिलास ना आता करावंच लागणार तुला भोगावं लागणार दीप्याकडे नाही दिलेलं खोलून
नाही ना दीप्याकड नाही दिलेलं आहे
तरग द दिप्याचे कॉल येतात म्हणून दिप्याने पण पैसे कमाव असते
होय
हा सकाळी दुपास
तेच काय करणार तर नाही जर बघा चला पण घेता येत का बघा कॉल ला
कोण
दीपा्याला म्हटलं घेता येत का बघा कॉलला
हा तेच माहि का बघा आपण आपण नुसत अभ्यास करतोय
लिमिट बिमिट नाही ना याला म्हणे गॅस पूर्ण करायचं असं काय बोल नाही ना तुला किती आलं आतापर्यंत
काय
तुझ्या म्हटल आपण मग तुझे किती पैसे जमा झाले होचे कमायचे
अकाउंट म अकाउंटमध्येध्ये कमायचे
हा कोय काय
हम्म हम् अजून आहेत ना आत कमी म्हणजे सुरुवातीला मी फक्त दहाच पाग गेलेले
म्हणजे आता तुझे किती झाले
आताचे पंधरा झाले हा ते दहा कॉलेजस फक्त साडेपाचशे आलेत हा हा मी अ मागे आहे सगळ्यांच्या
अरे तुझ्या मागे मी आहे भाबा
कठे
बा बा
हा म्हणजे आत्ता मगाशी केलेला सुद्धाता टास्क पूर्ण केला अस
होय
लय मागेस म कर का कोणाकणासोबत ते नोटडाऊन केलास का
अपशब्द असतात ना रे
हा नको तसला काध वापरायच नाही रे
मा
हम् आता म आपण बघ सध्या दोन दिवस बोलतोय हा का आहे का नाही ना
हा
म असं असं कंट्रोल पाहिजे रे
इतना
ज
आहे का बाकी काय नाही ब हडवा पडलय आता आता ऋुतूची ड्युटी
आराम आराम पाहिजे हा अरऋ तुला ठेव जा का हम्
अ ऋतुम तुे बारा बारा नाही बारा पण नाही साडेबारा साडेरी साडे अकरा पर्यंत असेल
हा त्याच्या हातात मोबाईल दिलास ना फुल चार्जिंग करून तो झिरो होईपर्यंत तुझं राहिल तिथं रिस नुसत रिस भगवत बगत बगत कंटाळणा येत त्याला तेच करत
त तो कंटा तर मग काय बघायला नको
हॉस्टेल ला पण तेच काम असतं तिचं
ह तोघंट्याला तर मी र बाबा या समजा राहतो ना तूच दोन मिनिटं थांब ज कर हा बोल मारा हॅलो बोल की नाय ना अरे इकडेार तळबोतवरी हॉट स्पोट आता ह्यालापॉट सोडला कि आ त्याला काय हा नाही ते पण जाणार सगळं आता
नको नको आधी नको आता जरा असं राहिलंय ते पण कुठे घालवू नको
काय नाही पाय झा
हा त्याला जरा गप ठेव
आम ह
उद्या ये उद्या येतील तसे काय सांगता येत नाहीत येतील येणार य तू ते कलेजला
हम्म नाही आता रेग्युलर करणार आहे कॉलेज मी नाही दीप्या करणार आहे
दीप्या कररणार आहे दप्याच कारण देिन काय नाही मग प रेग्युलर काय करणार
घरचे नाराण बोलतो
बन ना आज
हो प्पा देणार अचानक
धप्पा म्हणून नाही दोन तीन दिवस सरळ जावं बघाय तो स्टेटस म्हणजे म्हणजे शिक्षकाला भेटले तर काय सांगाय नको मस्त ती करतो येत नाही हा हंगळी मणना भेटा सांगूच नको
निंगवला मॅमना भेटलं तर मग काय खरं ना नाही मग
पण सीसीटीव्ही दाखवती हा एवढ्या एवढा वाजता येतो त्यासोबत तुम्ही असता अनुूनद
खरं बोलते यापर्यंत मग धावच नको. त्यात आमचा रूम मेटरी पडला होता ह..
हा हा
चार बाजू वाट केस वाट
रेग्युलर करायचं म्हणून दुपार नंतर तरी रेग्युलर करायचं.
हो
तसं एक वेळ आता मी कसां करतो दोन तीन दिवस अ जातो रेगुलर आणि काही वेला दोप सकाळचे शेड्यूलच नसतात आमचे आपले तर सकाळच नाहीय. कामायच
तू तर रोज जातो सकाळी सकाळी दुपारी तू
मी काय रे मी माझच सांगत कधी कधी ते तेवाच करत होतो आ.. आताच सांगतो तुला मी आता आता हे एक्झाम सुरू झालेत ना हच्या त्यामुळे आता मग माझ्या प रुटीन चेंज झालेलं आहे. हम्म त्यामुळे दुपारच असतो. असाइनमेंट बसाइनमेंट जर राहिला असेल तर मग पूर्ण कररा असतो हॉस्टेल वर
होय का.
हम्म तेच म्हणत तुसं काही कम्प्लीट बम्प्लीट केलंस की नाही.
कुठ काय सनमन राहिलीय मचीची बीची
हम्म
आणि मॅन्यू राहिले दोन बायोकेमिस्ट्री आणि एची बीची तीन चार असं हे राहिले. एक्सपेरिमेंट बाकीच तर पूर्ण आहे.
त्या पूर्ण करून घे म्हणजे कोण अडथळा घालणार नाही. ते पाटील मॅडम हेच जरी नसले तरी मध्ये अडथकाळला येऊ शकत. हम् हम् म्हनुनच
विचारल्यानंतर बाबा दे पूर्ण करून कुठा काय म्ह काय दाखवू.
हा तेच ना
बघतो कोण लिहून देते का लिहून दिली तर ठीक आहे कल्याण होईल त्याचा
हो हो बघ लिहून होते काय.
इतना
त्यातने डायग्राम आहेत मोठ्या मोठ्या
ये म हे मॅन्युअल ते मी करन रे
हम्म
मॅन्युअल कसं मी बारापर्यंत लिहिले ना अर्धकरी
हां
उघत किती पंधरा कि सोळा आहेत ना काहीतरी
हा
मग बाकीचे तीन कि चार उरले ती मी स्वतः लिन रे आनखी अर घेऊन कट होल एकून करून दाली दोन मिनट थाम्ब.
अजून बीजी दिसतोस.
हो आता हे करायचं रे हॉटस्पॉट पाहिजे याला..
हम् हम चालेल चालेल दे काय ति तुला हॉस्पिटल
हम्म हम्म चालेल चालेल हो चालेल चल. हाच